हा हॅलो
हा बोला काय म्हणतय
तेच म्हटलं आता आपण ट्रीप तेच ट्रीपवररती बोलाय ना आता आपण हम्म मग त्यामुळे कस म्हणज असवेलेब तेच आम्ही शाळेमध्ये होत होतो अग्ने मी तुम्हाला सगतो दुसरी ज तिसरला असेल तेव्हाजन मी ट्र्रीपला जान
अच्छा
विशालगड प्रतापगड असं सगळे रायगड वगैरे तिकडे गेलो होतो तीन ते चार दिवसात गेो ठी आहे त्यामुळे ते लायगड प्र बडोर हा जायच म्हणजे ज ट्र्रीपला जात ना मुलांच्या सोबत जो आनंद असतो तो बाकी कुठे मिळत ना आपण जरी मोठं झालं तरी ट्र्रीपला गेलं तर न आणनंद वेगळा आणि जो शाळेतून ट्र्रीपला जाणार हो आनंद एक वेगळा आ
हा आणि त्याची तुम्हाला जाणीव होते मोठ झाल्यानंतर
हा ते तर आहे घरात न जाताना मग मम्मी ते काय असेल ते तेवढा भडण चपाती झंका वगैरे ते करून द्यायचे खायला आणि ते सर्व मुलं असं एकत्र सर्वांचब मज ठेवायचं गण तसायच वाटून खाय तर टिथला जाईल कोणा अस झाडाखाली वगैरे आणी बस थबणार इथं बसून कायचंय मग संध्याकाळचं जेवण ते थोडं तर हॉटेलवरर वगैरे असायचं खानावळ वगैरे असं कस असायच आमच्या इकडं तुम्ही कसं केलाय
अ मी पण लहान असताना म्हझज्या शाळेच्या हच्यातून मी ट्रिप गेलं कारण मी व मा म्हणजे कसय मुलींच्या शाळेत शिकलेले आहे आम टप गेलेली होती महाबळेश्वरला वगैरे तर त्यावेळेस मला वाटते की आम्ही गेलो ना तर आम्ही जेव्हा आम्ही कुठते एवढं पण अ हॉटेलमध्ये वगैरे जेवायला बसल नव्हतो आम्ही आमची बस थांबली इथं म्हणजे आपली एसटी महामंडळाचीच बस होती ती आमची अ
हा मध्ये बस थांबली आणि आम्ही एकत तस अशी हिरवळ होती खूप झाडं वगैरे होती तिथ आम्ही सगळे असे गोल करून जेवायला बसलेलं कारण सगळ्यांनी आपापले डबे आणलेले होते आणि आमची तशी सकाळी सहाला निघालेली गाडी संध्याकाळी आम्हाला दहा वाजता. अकरा वाजता परत यायचं होतं सगळ्यांनी आप आपल्या घरातून डबे वगैरे आणलेले होते मी पण माझा डबा वगैरे न गेलेले आम्ही सग एकत्र बसलो ड्रायव्ह होते त्यांना पण आम्ही आमच्या बरोबर जेवायला घेतलेलं मग आम्ही सगळं एकत्र बसून जेवलो अ आणि सगळं सगळ्यांनी एकमेकांना शेअर केले होते.
हा
आणि त्यावेळेस खरच तर तिथे एक छोटस तलाव पण होतं कुठे करायची इथे करायचे काय
तिकड कसा एक छोटा तलाव होता आणि आम्ही पाणीतर आणल होत वॉटर बॉटलधून म्हणजे अ पाण्याच्या बाटली मधुन पण जेव्हा आमचं पाणी संपलं तर तिथसं वाटतं मला की ज्यादा हे नव्हतं म्हणजे असे रहदारी नव्हती ना
हा हा
अं तेच आम्ही यूज केले मग पाणी पिण्यासाठी पण
आणि तेव्हा एक काय वैशिष्ट्य असायचं जवेळी ट्रीप पुढ चार दिवस जाणार असते त्या चौथ्या दिवसापासून आपल्याला लागायच त्यां आहे त्यांच आहे आणि ज्या दिवशी ट्र्रीप जाणार त्या दिवशी आम्ही आम्ही कस त्यावेळी ट्रीपला जायचे वेळ नाही आमची कची ट्रीप संध्याकाळी पाच साडेपाच ला इथन आणि निघाय पहाटेच पहाटीच पाच साडेपाच ला इथून निघल्यावर ना मग ते आमच सकाळपासून चालू व्हााच झोपायच्या टाइमिंग पासून सगळं आवरून ठेवणं. बॅग भरायची
हा आणि खूप उत्सुकता असायची कधी एकदा जाऊ कधी एकदा जाऊ असं व्हायचं. एकचदा आपण जातोय अस
हं आणि ते जाऊन आल्यावर सगळं ते आठवत बसणं बाबा हे केलं ते केलं वर्गात्मक त्याच मला ना सांगायचं जे ट्रिपला आली नाहीत त्यांनाच नाही तुम्ही याय पाहिजे तस आम्ही असं इकडे गेलो तिकडे ही मजा केली क त्यात म्हणजे त्याचा एक वर्ग असा असायचा आमचा आ ट्रिपला सर्वजण जाणार तर सगळी एकदम जाणार असं मग आता समजा कोणत्या मुलावर पैसे नाही तेवढं काय असेल जे ट्रिपची फी भरायची आणि त्याला पण सोबत घेऊन जा असं आमच्याकडे अजून पण अस ते अजून पण करा आता कॉलेज वगैरे सगळं झालं आता मग मुलांच सगळं अस महाबळेश्वर जन आहे आता गोवा त्या ह क होतात तर ज्या आधी जे होत्या त्यात त्याच्यापेक्षा त्यात मज्जा होती जास्त आनंद होता त्यात त्यात हं हं
तर मी सांगायचं आम्ही जेव्हा गेलो तिथं आम्ही जेवायला बसलेलो तर आमचं पाणी संपल्यानंतर आम्ही छोटस पाण्याचं तळं होतं ते एकदम स्वच्छ होत आणि ते पाणी असं वाहतच होत थोड ज्यादा म्हणजे मोठ मग ते पाणी आणायला मी गेले आणि माझ पाय घसरला आणि पाण्यात पडले माझा ड्रेस सगळा भिजला त्यावेळेस आणि मला खर तर रडालायच आला कारण मी भिजलेले अ पाणी घेळ ना मग नंतर आम्ही आलो बसमध्ये बसलो म कपडे सुकून गेले आणि मग गाणी वगैरे म्हणत अ आलं की महा माझं घसा बसलेला अस संध्याकाळी जेव्हा आमची गाडी परत रिटर्न परत यायला निघाली घराकडे
हम्म
त्यावेळेस गाणी म्हणून म्हणून पूर्ण बसलेला आणि जातना आमचा जो उत्साह होता तो येताना आमचा पूर्ण थंड पडलेला सगळ्या मुली एकदम शांत बसलेल्या होत्या एकदम शांत कारण सगळं बघून फिरून झालेलं होतं अ आणि खर तर खूप मजा आलेली आणि आमचे शिक्षक वगैरे जे सर वगैरे होते ते पण सगळ्यात शांत होते. आणि आम्ही आता जो दंगा चाललेला आमचा जाताना तो सगळं पूर्ण बंद झालेला होता त्यांत घरी पोहचतो यायची आम्हाला काळजी लागलेली मग आमची गाडी
हा सर्व फिरून फिरून सगळी थकली असली होती
हा तेच ना आमची गाडी अकरा वाजता घरी पोहोचली आणि आमचं जे घर होतं ते कस माझ्या शाळेपासून खूप लांब होतं मग माझ्या आणि माझे काका म्हणजे माझे मम्मीप् मम्मीप्पा गावाला गेल्यामुळे माझी काका मला बोलले की तू तुझ्या मैत्रिणीच्याच घरी रा सकाळी मी तुला न्यायला येतो मग माझी जी मैत्रिण होती म्हणजे खूप काय म्हणायचं खास जे मै अ तिच्या घरी मग मी तिझे वडील न्यायला आलेले आम्हाला म आम्ही दोघी तिच्या घरी जेव्हा आम्ही घरी गेलो ना त्यावेळेस पण आम्हाला सोडतो आम्ही गाडीतच बसलोय असंच आम्हाला तसं जाणवत होतं आपण हलायला लागलोत घलतोय हरतोय आम्ही मग जेवण वगैरे केलं आणि झोपलो कारण त्या सकाळी उठल्यावर सुद्धा आम्हाला त्या ते आम्ही हयाला गेलेलो पिकनिकला गेलेलो त्या स सगळ ते चांगल्या आठवणत बसलेल पूर्णपणे जेवढी चांगली आठवण हो हो ती
हा आम्ही रायगडा वरती ट्रीपला गेलेलो अ तरी कमीत कमी एक चाळीस ते सात मुलं होते म्हणजे आमची मुलांची शाळेची ना त्यामुळे आम्ही फक्त मुलं होतो. तीस चाळीस जणां च्यातलं फक्त आम्ही पाच ते सहा जण आणि आमचे दोन खास सर होते हे एवढे जण सगळ्यात वर सगळ्यात लवकर रायगड वर पोहोचलेलो.
अच्छा
ह आम्ही वरच्या टोकाला होतो ते सगळी खाली होती आणि आमचं सगळं करून झाले तेव्हा मगं ते वर आले. तो जोश असतं की नाही तो त्या ट्रिपला जाण्याचा तो सगळ्याच वेगळा असतो आणि कसं होतं एकदा रायगड वरून नाही नाही कॉल येईल ना. कॉलेज मध्ये कसं कॉलेज मध्ये स्टडी जा ह दबाव असल्यामुळे ते ठीक वगैरे जरा हम्म
कुठे कुठे जावं लागतं ना तुमच्याला
स्लीप वगैरे इकडे तिकडे वर चोप वगैरे बघायला असं अ आणि असं जात अस त्यामुळे ते कसं झालं. कॉलेजच्या लाईफ मध्ये लै ट्रीप ला जायच यायला लागणार फक्त स्टडीवर लक्ष दिले ना लागणारं पुढं काय आता आपलं झाले एक शाळा आता ट्रिप वगैरे जाऊन एवढं होणार नाही म्हणून स्टडी वर लक्ष आम्ही रायगड तरून महाबळेश्वरला चालो एकदा
अच्छा
हो महाबळेश्वर मध्ये जाता म्हणजे असं नाईट म्हणज नाईटला गे संध्याकाळच टाइमाला गेयच संध्याकाळ टायमिंग ला गेल्यावर सगळी मुलं झोपलेली आणि मी पण झोपलेल त्या भाजी आणि सगळी मिळून झोपल्यावर तिथं महाबळेश मध्ये गेल्यावर कोण उठव नाही मला सगळी जण आपले फिरायला आणि बस गेली बरोबर ह्याच्यावर चेक कष्ट मन ये होत
हा हा हा
इथं जाऊन बस थांबली आणि बस वॉश म्हणजे धॉलतील बस मग मुलं आता उलटी वगैरे करतात त्यामुळ आणि मी ते पाणी माझ्या अंगावर पडल्यावर मी उठलो मी तथच लढाल चालू त्या बस म कोण नाही मला वाटलं मला सगळी सोडून गेली
सोडून गेलीच
ही ते ड्रायव्हर मामा म्हणजे त्या ज्या ठिकाणा पशी फिरायच होत तिथनं एक दोन दोन किलोमीटर लांब होता. मग मला तिथे परत आणि सोडून मग आणि ड्रायव्हर काका तिकडे गेले
अच्छा
गम तू अ टायमची लक्षात राहिले त्यामुळे कुठेही आता सलीला वगैरे ते तवा प डोक्या झाल्या पल्लीला गेले की झोपाही नाही झोपले कि मग सोडून जाणार आहे आपल्याला त्यामुळे तिरिसक घेतले मग त सगळी मुलं चलून आली की बाहेर यताना मी तिथे गेलो सरां जागलं मी मला तर बघायचं आता कि पाजर तलाव वगैरे ते बघायचं म मग ते सगळं दाखवून आणलं मला परत सलानी एकट्यालाच घेऊन गेलं सगळे लाग ल मग आणि परत बसमध्ये जाऊन आणि झोपलो ते डायरेक्ट आमच्या गावात घेऊनचई
अच्छा आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही शाळेच्या हच्यामध्ये आमची कशी एक सल गेलेली बस लो आ् द्या एका साला आम्ही टॅक्सी गे आमच्या शाळे ज मु येणार हो ना म्हणजे आम्ही लोकलच्या त्याच्यामध्ये आमच्या शहरामध्ये फिरण्यासाठी आम्हाला टॅक्सी केलेली आम्ही टॅक्सीध्ये बसलेलो आणि टॅक्सीधून गेलेलो दोन टॅक्सी केले जस्ट शाळेमधून आणि पूर्ण दिवस घर आम ते फिरत होतो तलाब वगैरे बघत परत मंदिर येते बघत हे सगळं आणि त्यावेळेस पण तर खूप मज्जा आले त कारण मुली जास्त नल्यामुळे टॅक्सी केल्यामुळे आम्हाला टॅक्सीत पण बसायच अनुभव मिळाला कारण टॅक्सी म बसत जाततो ना कधी आम्ही आणि पहिल्यांदच टॅक्सी मध्ये बसत ो त्यामुळे सगळ्यांना मजा येत होती टॅक्सी मध्ये बसायची
नाहीय
त्याच्यामध्ये पण आम्ही दिवसभर फिरून मग संध्याकाळी संध्याकाळी लवकर झालो कारण आम्ही आमच्याच जी आमची शाळा आहे त्या शहरामध्ये फिरत होतो ना पण तिथं पण असं असतं की आपण जिथे राहतो त्याच ठिकाणच्या काही काही चांगल्या अस गोष्टी आपल्याला माहित नसतात असं होत हा त्याच्यामुळं मग ते आमची सहल तिथलं तिथच गेलेली लोकलमध्ये जे तिथलं फेमस जे प्रसिद्ध मंदिर आहे परत तलाव आहे परत काय काये जे प्रसिद्ध असे ज गोष्टी आहेत ते बघण्यासाठी मग अ लोकलमध्येध्येच फिरण्यासाठी मग आम्ही टॅक्सी मधून गेलो आणि टॅक्सीमधून आलो मग ह्या दोन ज्या आठवणी आहेत त्या माझसाठी खूप काय म्हणायचं अ अवस्मरणीय आहेत हा आणि मुलात आणि खूप छानपण
बर चाले मॅडम नंतर बोलया आपण थोडं
ठीक आहे मग आपण नंतर बोलू ओके ठीक